हॅलो.
हॅलो हा बोल.
हा.
हॅलो.
मग आता.
हो हा. काय करायल्यास? काही नाही बसले तू काय करतेसा.
मी पण बसले आता स्वयंपाक करायचा.
हम्म हम्म पाऊस आहे काय? तिकडे
पाऊस हाय दोन दिवस झालं हाय-हाय थोडा-थोडा लागाय आलाय.
इथं आता चालू आहे.
बरं झालंय पाऊस भात लाव्याची ह्यात.
हम्म माणसा अजून लावतातच बघ.
हम आता बेंदूर आलाय न्हावा.
होय बंदूर आ
ताय बेंद्राची तयारी काय?
नाही अजून तू केलीस?
नाही आमचा गे गेला बिंदुर तो कर्नाटकी.
बेंदूर नाही तुमचा?
नाही.
हा हा.
वड पौर्णिमे दिवशी बिंदूर आमचा झाला की.
कर्नाटकी बिंदुर हम्म हम्म. काय तयारी नाही. हा हा तर सोमवारी येतोय बेंदर, अजून तर काही तयारी नाहीये.
हम्म
हा, तु चकल्या कशी करते? चकल्या
चकल्या मी चकल्या हरभरा डाळ भाजून हे करतोय. हरभर डाळ भाजायची, तांदूळ भाजायचं, अं त्यात थोड धन घालतोय, अं उडदाची डाळ परत चण्याची डाळ अं अं जिरं हिंग, ओवा, ते सगळं म्हणजे वा दळून आणतोय. नंतर दळून आणले की, अं आणि हे करतोय गरम पाणी, गरम पाणी करायचंय. आणि त्या अं पीठ आपण चाळतो, सगळं ते चाळायचं पीठ चकलीला दळुन आणलेलं नंतर त्याचेत गरम तेल करून घालायचं. आणि ते एकदम म्हणजे गुठळ्या अशा फोडायच्या. आणि नंतर हे गरम पाणी, हे चटणी, मीठ, परत थोडं मसालेच तीळ, पांढरं तीळ असत्यात ते हळद ते सगळ त्यात घालायचं ते पीठ आधी वाळ मिक्स करायच आणि नंतर मग ते गरम पाणी घेऊन घेऊन थोडं थोडं थोडं तेवढंच मळायचं ते थोड्या आणि तेवढ्याच चकल्या करायच्या एकदम सगळं मळून मी ठेवत नाही थोडं मळायचं आणि त्याच्या चकल्या करायच्या आणि तेवढेच झाले की ते म्हणजे गरम पाण्यात घेतल्यामुळे जरा खुसखुशीत होत्यात त्या आता मळुन जर ठेवले तर ते जरा चांबट होतय. तस करतोय, तु हा कोमटच की म्हणजे हा चालतंय की कोमट पाणी म्हणजे त्याला चिकटपणा या पाहिजे आपण कसं भा करीला पाणी घेतले की आपली पाणी घालत असली की चिकटपणा येते का हं गरम-गरम पाणी घेतले का नाही चिकटपणा येतोय.
हा हा होय. आणि ते डायरेक्ट ह्याच्या घालत्यात ब म्हणजे अस पाणी उकळत ठेवतात आणि त्या पीठ पीठ म्हणजे एकदम असं सगळं
ते घातलं का नाही चकल्या एकदम खुसखुशीत होत्या खरं सगळ कंडक होत्यात
तेल
तुकडं तुकडं पडतायेत हा एकदम कनी तेलकट आ आ
तेनी तेल जास्त ओढुन घेते ते म्हणुन तुला म्हटलं मी सगळे चकल्या
हा ते म्हणजे तुक् कडं होते आतले आणि ते बरोबर लागत नाही आज तेल सगळं आज तेल भरलेलं असतं ते मग तसं काय पाण्यात गरम पाण्यात पीठ घालुन हे करायचं नाही गरम पाणी परातीत घेऊन ते थोडं थोडं मळुनच करायचं छान होत्यात मग त्या तु कशी तशीच करतीस का वेगळ्या करतीस
तु सांगितय तसेच की म हॅलो तसंच की मी म्हणजे एकदा बघितलेलं होतं म्हणजे ते युट्युबला बघितलेलं त्यावर कस मी ते गरम पाणी करून ठेवुन त्यात सगळ ते चटणी हळद मीठ थोडस तेल घातलेलं आणि त्यातच पीठ आपण हे ना आपण करत नाही काय ते उकडीचे कानुलच्या टाइम हिला करते बा अस उकड तशी उकड हे ते बघितले करून पण तेल जास्त ओढुन घ्याय खुसखुशीत होत्यात पण तेल जास्त ओढुन घे
होय तेल आ तर राहतय ग तेल राहतय ते त्यामुळे ते बरोबर वाटत नाही तेल त्यातल बाहेर जास्त हे व्हत नाही खाताना सगळं आपल्या तोंडात तेलच लागते होय म्हणून तसं करायचं नाही हे आपण मळूनच केले की नाही छान होते आता आणि तेल पण एवढं का राहत नाही बी मग निसत्या त्या चकल्याच करत सग आणि काय करतायस
पोळ्या
त पोळ्या ती गोडी खडोगळी पण करते काय गोड असत्या गुळ घालून करत्यात ती
होय ती बैलांच्या शिंगात घालायला लागतात ना
हा हा
व लागते बैल पुसताना
हा हा हा
हम्म
कधी सोमवारी आहे काय
सोमवारी बेंदर आहे
ऐतो
बन दीस तारखेला आहे सत्तावीस तारला सोमवारी म्हणजे आता येतेला सोमोर जाऊन त्याच्या पुढ समर
हा ह मग बैले पळवतत काय हा करंज पोळ्या वय करंजा चकल्या पोळ्या सगळ आपलं हे दिवाळीचा सणासारच करतोय आणि पोळ्या पणचत्यात बैल मातीच बैल विकायला येतात आमच्या इकड ते आम्ही घेऊन पूजा करतोय त्याची आणि मग ते सगळं नैवेद करून दाखवायचा अ परत ते ह्याची पानं बांधायची बेंद्री म्हणून अस ते पिंपळाची हा हा त पान दाराला तोरण बांधायचं
हम्म आणि ते हे्याला बधत नाहीसा आपल्या कशाल ती वरती म्हणतात आड्याला आड्याला
ते आड्याल नाही आमच्या तर आता आड कुठं आहे स्लबच्या घराला
म्हवाले व तसं आड्याला ते बांधायचं आणि मग ते आपण सगळं करतोय ते पोळी वगैरे नैवेद्याच सगळं करतोय म्हणजे चखली करंजी पोळी आपण सग ते नै्याला बा भातम भाज का ते करणार ते सगळं घ्यायच ते ते काय ते पानांचं ते आता म्हणत नाहीत का बांतात ते तोरण देतो हा ते तोरण आणि त्या तोरणालाच तो कापडमध्ये घेऊन सगळा नैवेद्य बांधायचा. आणि वरती ते आड्याला बांधायचं.
अड्याला बांधण्यात होय, ते पहिलं कस साधी घर असल्यामुळे ती बांधत होती. आता कुठ बांधत्यात आणि इकडें काय आमच्या इकडे बांधत नाही सोडं. खर ते दाराला फक्त तोरण बांधत्यात तेवढच आणि नैवे ती दाखवाचा.
हम्म!
तेच आता तुमचा बेंदर आलाय म्हटले काय तयारी कुठपर्यंत आलीया?
अजून तर काही नाही आता पप्पा सोमवार येणार. पप्पा सोमवारी आले कि बाज्यार करायला सांगायचं मग.
हा ह मग ती तुझ्या सा तुझ्या सासरला ह्योच बेंदर काही गेला तो करत्यात?
गेलला कर्नाटकी बेंदर!
सासर मदी करत्यात काय?
आणि माहेरी महाराष्ट्रीयन बेंदर!
तिकन आलता का नाही बिंदुर तुला?
तिकडनं नाही यावर्षी.
नाही होय.
हम्म तकडन ह्या नाय वर्षी! मग त्यामुळे तिकड येणे म त्या दिवशीची वट पौर्णिमा होती ना मग त्या त्यामुळं घरातच मग पोळ ते न आम्ही केलेल्या.
हा हा!
नैवेद्य पण दाखला ना तिकडचा बेंदर पण होता मग घरातच पोळ्या ही केल्या. नैवेद्यला केलंते.
हा हा!
मग इथ पण सगळ्यांच्यात दिल्या
होय शेजाऱ्यांची द्याय लागते की!
होय आम्हीच फक्त गेलत्या नाय? त्यामुळ प्रत्येकांच्यात मग दिल्या वाटल्या हम्. प्रतिकांच्या एक एक एक देऊन आल्यात.
ती पण केल्याव देत्यात म्हणल्या नंतर आपण पण द्यायलाच पाहिजे कि एकामेकाला दिल्या मजा नाही.
होय त्यांनच्यात पण दिलेला.
मग कानवलं कसं काय सारण काय करतेस तेज्यात?
सारण आपण हीचेच की खोबरे तेन किसकुन त्याचा हे करून चिरायचे चिरून मिक्सरला लावतोय आणि त्यात मग साखर बारीक करून आपले ह्याचे जाळफळ वेलदोडे ते पावडर घालून ते मग चोन करते आणि मग आपल्या पिपटी पिटी आणून ती चाळून त्यात मग थोडं गरम तेल करायचंय.
हा हा हा!
हम् त्यात थोडंसं मीठ पाठात टाकायचं आणि मग तेल थोड ते का गरम केलेल त्यात हे म्हणजे कडवून हा. कडवून मग त्यात तेल घालून मग ते मळवून ते पीठ म तसं बनवते.
पिट्टी घालतीस का म्हणजे सारणामध्ये रवा घालतीस काय थोडा
त्या ोडा नाही नाही आमच्या तिकड वाळ्यात घालत नाहीत रववा
हा
तिकडे घालत नाही तिकडे आपले तांदळ भाजून घालत तांदूळ पण नाहीत घालेत आपलं खोबरेचच ून असतो होय नाही झाले तिकडे होय इकडेच आपल्या इकडे ते रवातीन भाजून घालतात तकडे नाहीत कोण घालत ते खबरचच ते साखर खबरं आणि आपलं ही वेलदोडची पावडर त्यां हा त्याचाळपळ थोडंही करून ते पावडर घालून मग का बनवतात
हम ह
हम्
चकल्यानी कानवल्यास फक्त तुझ्या इथ आता बेंद्रालानी पोळ्या न काय?
होय शांत ठिऊ मग हॅलो तू का म्हंटलं ठेवते आता हा
चालत